हॅलो,,
हम्म,, झाली का फ्री.
हो,, फ्री झाली,, आताच आवरलं,, बोल.
आता,, मुलांच्या शाळेमध्ये पंधरा ऑगस्ट पण साजरीे करतील ना.
हो हो.. आता करतील ना,, ती आता चार वर्षापर्यंत नव्हती जात, पर्ंत फर्स्ट पासून बोलवतील तिला पण.
हो,, सकाळी बोलवतात ना ग,, साडेसात वाजता.
हो,, ती अशी पण,, सात, त्या दिवशी ती साडेसहालाच जाईल वाटत. कारण पंधरा मिनटे लवकर, सात सव्वा सात ला राहत ना ध्वजाजारोहन.
हम्म,,
खरच बोलवतील तिला त्या दिवशी,, नाही तर मग ती चार वर्षापर्यंत तिला स्कूलमध्ये बोलवलंच नव्हतं. नर्सरी तर,, सिनियर केजी,, अं, सिनियर केजी पर्यंत नाही बोलवत.
आमचं कसंऽ हम्म,, आमच्यावेळी,, आपलं म्हणजे,, आमची कस शाळा, पाचवी ते दहावी दुपार अशी होती. ती ना,, सकाळीऽ पहिली ते चौथी,, आणि लहान गट, मोठा गट, काय असेल ते पण सकाळीच होत्या. त्यामुळ काय व्हायचं,, अ सकाळी करायची ना पंधरा ऑगस्ट,, आपण सकाळीच करतो. म त्यामुळ ऽ फक्त सगळ्या मोठ्याच, म्हणजे पाचवी किंवा पहिली ते चौथींना, आलं तर आले, नंतर मग पाचवी तर दहावी लोकज्ञऽ लोकांना, म्हणजे मुलांनाच बोलवायचे.
हम, हम हं..
आणि आपल्या वेळेला बघितलं ना,, ते मैदानामध्ये आपण नाही का, पताके वगैरे लावायला पणऽ रांगोळ्या पण काढायला जात होतो. आणि वर्गात असं म्हणजे सूचनाच यायची की कोण आहे का. कोणाला सहभग घ्यायचंय का की बाबा रांगोळ्या काढ पताके लावायला या,,, फकी मारत होतो माहितीय का अशे,, लाईनऽ हमम, मुलं उभं राहतऽ पण आणि सगळे, आपला पूर्ण शाळेचा ड्रेस फक्ककीने पांढरा पडायचा. घरी जा असतो पर्यंत. भाषण वगैरे घेत होतो.
भाषण म्हणजे अ पंधरा ऑगस्टच भाषण म्हण किंवा मग स्वागत गीत स्वागत गीत.
हा स्वागत गीत म आणि ते पिरियड्स पण आपले ते हे असे परेड असायच्या. सकाळच्या मग त्याच्या ते पण आमचं होत हा ते पण ते पण असायचं त्याचे रोज शाळा सुट कुठल्यावर प्रॅक्टिस ला थांबायला लावायचे. एनसीसी मध्ये नसत का ते मुलं.
तेच आम्ही स्काउट गाईड मध्ये होतो आम्ही स्काउट गाईड मध्ये होतो.
आम्ही कसं माहित आहे का बाकीच्या आव रा आणि ह्याच्यासाठी मॅडम सोबत असायचो. कधी कधी भाषात पण होते मी भाषण वगैरे मॅडमच आमच्या लिहून देत होते. जरी म्हणजे. त्यांना असं वाटत होतं ना की हे बोला तुम्ही मग. भाषण वगैरेधीधी लिहून दयं आ मला आम्हालाण.
छान राहायचं ना ते.
खूप छान वाटायच ते आणि ड डान्स पण असायचे ग. भारताच्या आपल्या देशाच्या संगीतांवरती वगैरे असे छान छान डान्स बसवायचे. त्याच्या प्रॅक्टिस. मला वा म पं ऑग याच्या आध म्हणजे जव जुलै महिन्यापासूनच हे सगळ्या गोष्टीला तयारीला, आपल्याला सुरुवात करत होतो आपण.
आमच्या सव्वीस जानेवारीला आहे ना डान्स वगैरे व्हायचे, आणि पंधरा ऑगस्टला आहे ना भाषण वगैरे हे घ्यायचो आम्ही.
आमच्या दोन्ही वेळेला होतं, दोन्ही वेळेला होतं, डान्स कि नवीन आता पाहुणे येतील. म पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी एक वेगळं स्वागतगीत, आमच्या शाळेमध्ये करत होते, आणि तुला हे माहितंय का, आताच्या म्हणजे आता आमच्या शाळेचं सांगते कि आपण आता, जे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये डान्स वगैरे असतात ना, तर आपण कसं एखादा रेडिओ वगैरे लावतो किंवा हे लावतात ना का कॅसेट असते. गाणे लावतात ना अशे, आमच्या त्या तसं नव्हतं, सांस्कृतिक कार्यक्रम असेल ना तर आपणच गाणी म्हणायची कुणीतरी तुमच्या ग्रुपमधल्यांनी, आणि आमच्या सरांची एक एक सर होते ते पेटी वगैरे वाजवायचे, एक सर तबला होते आणि ते बाकीचं तर त्यांनी ते हे पण घेतलं होतं, बर म्हणजे पियानो वगैरे असतात ना.
हम्म हम्म हम्म
आणि संगीतच्या बऱ्याच गोष्टी असं घेतल्या होत्या ना, तर मग ते गाणी पण आ पण म्हणायची आणि आपले वेळी विद्यार्थी डान्स पण करणार, असं होतं ते त्यावेेळेला. आमचं बरेच वर्ष ते चालू होतं तसं शाळेमध्ये. मग नंतर नंतर आता कसं काय काय जे शिक्षक होते, मग ते रिटायर्ड पण झाले. आणि काही शिक्षक आता नाहीच आहेत. मग त्यामुळं कसं आता ते बंद झालं, मग आता सांस्कृतिक कार्यक्रम आहे तिथं पण आता गाणी वगैरे असे लावूनच केले जातात.
तेच तर, अगं‌ सकाळी माहिती का प्रभात फेरी जायची, म्हणजे आमच्या
हो, आता बघ आषाढीची चालू झाली असेल. विठ्ठल रुक्माई वगैरे बनवून नाही का आपण तुळशीची रोपं वगैरे डोक्यावर घेऊन, साड्या वगैरे नेसून वगैरे जात होतो. टाळ वगैरे ज्याच्याकडे आहे त्यानी आणा. कोणी म्हणजे काष्टा साडी नेसून या. आपल्याला असं शाळेत आता, हा तेच की कोणी रुक्मिणी बना कोणी विठ्ठल बना. बाकीचे सगळे वारकरी आहेत.
खूप म्हणजे तेव्हा खूप मजा हो
मज्जा पण होती, आणि आपल्याला जेव्हा असं एखादं अ कुठेतरी विजिट ला घेऊन जायचे ना असं म्हणजे दुधाच्या फॅक्टरीमध्ये किंवा इकडे तिकडे, मग तेव्हा आपल्याला जेव्हा आपण गाडीतून वैगरे उतरलो की दोघ दोघांच्या जोड्या करून हात धरून चालायला लावायचे.
खूप हे राहायचं, अगं माहिती का जेव्हा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी राहायची ना पहिल्या दिवशी टीचर, म्हणजे सर ना दुपारून शाळा द्यायची सकाळून सकाळून शाळा राहा ची दुपारून सुट्टी द्यायची, का बरं? युनिफॉर्म धुवायला. दुसऱ्या दिवशी घालायचं राहायचा ना युनिफॉर्म धुवायला सुट्टी राहायची, युनिफॉर्म धुवायला सुट्टी मग तो युनिफॉर्म ईस्त्री करायची.
ते पण काही जणांकडे, तुला सांगू का? ह दोन- दोन का काय काय जण चार -चार पण घेतात, पण आपल्या वळेस जरी काही जणांकडे इस्त्री नव्हती तर मी काय करत होतें माहिती का तुला? तांब्यामध्ये गरम पाणी घ्यायचं, हा ते ड्रेस वरती फिरवून आहे ना त्याची ती इस्त्री कराय ची, हो, अगं मेहंदीचे कोन नव् ते तर आपण ते गोळे गोळे काढत होतो. आणि परत नंतर अशी एक वेगळीच मजा होती की? हो. लवकर उठायचं आईला पण म्हणायचं उठ आणि
पाणी ताप उठ ना ग आमची प्रव फेरी गेली ना अग आणि अगं आपल्या स्वतःच्याच गावात स्वतःच्याच गावात जेव्हा ती फेरी फिरायची ना. इतकं म्हणजे एवढं भारी वाटयचं ना आपण शायनिंग
का तर आपल्याला कोणीतरी बघतय.. आपण शाळेच्या ह्याच्यात. न मस्त चांगलं याचे तयार वगैरे होऊन.. चाललोय.
काय माहिती तेव्हा आपण एकदम म्हणतो ना आपण आत्ता शायनिंग म्हणतोय. तशीच ती तेव्हा शयनिंग वाटायची शयनिंग मरत. दोन दोनच्या जोड्या घेऊन ते घोष वाक्य बोलायचे आणि पुढे चालायचं.
झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जी गवा असे बरेच आपण ते. ते पण असायचं आपण ते शाळेत आपल्याकडून ते पोस्टर म्हणजे. नाही का? तयार करून घ्यायचे बघ कि झाडे लावा झाडे जिरवा वगैरे ह्याच सुरू असतात. सुविचार लिहायला सांगायचे, म्हणे लिहायला सांगायचे. बऱ्याचच गोष्टी किती मस्त वाटत होत ना आ. ते.. ते नाही राहिले पण शाळेचे दिवस तू काय पण म्हण आता ती सुद्धा खूप भारी आहे, अरे! हो. आणि आपल्याला आता पण जिलेबी आणि बिस्किटचा पुढा पार्लेजीचा एक रुपयेवाला
हो. पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला आणि ना तेव्हा अगं तेव्हा कळायचं नाही ते म्हणतो ना अननात मुलांना कपडे वगैरे देतात बघ. सव्वीस जानेवारीला सांगतात तेव्हा तेव्हा असं वाटायचं ना असं वाटायचं ना आपल्याला का मिळ. नाही हे.
हा.
यांनाच का देतात. या आत्ता माहिती पडलं मला, आता माहिती पडलं माझ लग्न झाल्यानंतर नंतर मला माहिती पडलं. कि दत्तक घेतलेले राहतात ते परं कोणी ना कोणी त्यांना ते कपडे ते पुरवतात त्या आता माहिती पडलं मला कधीचा तो प्रश्न होता.
आणि आपल्या आपल्या शाळेमध्ये पुस्तकं वगैरे पण जेव्हा आणायचे सगळ्या विद्यार्थ्यांना पुस्तक देत होते बघ मुलींना, जास्त करून मुलींना मिळायचे नंतर मुलांना पण ण दय लाग हो न पुतका जेव्हा शळेत आपल्या बवाय क पुस्तक आलीय तुमची? घेऊन जा तर एवढ भारी वाटायच की नन पुतक मिळणार आहे त्या पुस्तकात काय असणार आहे. कसले धडे असणार आहेत काय काय असणार आहे. मला आता मराठीचे पुस्तक हो मराठीचे पुस्तक खूप आवडायचं वाचायला मी तर इतकं वाचत बसायचे ना. म्हणजे मला ते भारी वाटायचं मी तर कधी कधी शाळेत शिकवलं पण नाही घरी गेयल्या गेलं अस मराठीचं पुस्तक पहिला वाचूनच काढायचं. आणि आपल्याला चौथी पर्यंतचा इतिहास एक वरा मला खूप आवडत होता.
हो अगं चौथी पर् इथे शिवाजी महाराज म्ह शिवाजी महाराजांबद्दल पोरांना फक्त सांगितलं जात पण शिवा ज महारता इथिहास आपण चौथीला होत तो.
मग तेच ना आपल्याला पूर्ण चौथीला तेवतं तर आणि आमचे सर पण होते नाही म्हणजे तसे तर दोन बदलले होते. पण पहिला एक मॅडम पण होत्या तर त्यांनी पण इतकं तर रंगून सांगायचे ना असं वाटत की पण तिथं आहोतच. आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहेत का काय असं वाटायचं खूप असं मस्त वाटायचं की त्या पूर्ण गडांचे इतकं वर्णन करायचे शिवाजीहाराजां
अगं तेव्हा त्या जेव्हा त्या गोष्टी सांगायच्या आता ती चौथीला असताना हिरकणीचा बुरुज ह गोष्ट ही होती घाणं होत बघ अजून सुद्धा पहाटे ती गण ते गण अजून हिरकोणच गोपनी हिरकणी गडा गेरी
आणि परत मला तर मराठी पुस्तकातल्या जेवढ्या कविता होत्या त्या आमच्या एक मॅडम हो त्या्या काठी मॅडम म्हणून तर त्या इतक्या मस्त त्याला चाल लावायच्या ना आम्हाला शिकवताना
आगा म्ही स्कूलमध्ये गेलो आम्ही ईशस्थवन म्हणायचो श्री शारदे गा येन शस्थवन त्या अजून पाठ आहे ग चौथीला असताना रोज घ्यायच्या टीचर
आप पहि आपली बेल झाली की आपल्याला सगळ्यांना उभ करत होत लाईन म आणि प्रार्थना घ्यायची आमच्या तर कधी कधी प्रार्थना एक एक तासभर चालायची
आमच्या पण चालाय आत्ता पण होतात ज प्रार्थना
पण एवढ्या नसतील वाटत पण पहिल्या ज्या प्रार्थना होत्या त्या वेगळ्या आणि आमच्या प्रार्थनाना सुद्धा आमच्या सरांची पेटी असायची कायम
अग आपण सर सर वर्गात आल्या आल्या गुरु ब्रम्म गुरु विष्णू म्हणायचो आता ते सुद्धा म्हणत नाही पोर
गुरु ब्रह्मा म्हणायचो परत सरांचा वाढदिवस असेल किंवा शिक्षक दिन पण आपण किती चांगल्या पद्धतीने साजरा करत होतो तेव्हाचं वेगळं होतं आपण आपल्या हाताने बनवून त्यांना काही गोष्टी देत होतो किंवा घरात मग अक्षरशः नुसता शिऱ्याचा डबा जरी त्यांना दिला तरी त्यांना पण किती आनंद व्हायचा
आणि कोण कोणाचा वर्ग जास्त सजवतं याच्यावरून अस चाल चालेल चालेल हो हो
ठीकडे बाय बाय